हा काय नाही मध्ये मुलगी आली होती तिचं कायतर हा तेच की काय झालं मध्ये मुलगी आली म्हणून म्हलं तिला थांब तिला काहीतरी द्यायचं होतं. दिल म्हणलं आता फोन लावू, नाही तेच होऊन जातंय आली. काड काय झालंय मी म्हणाल ते स्टेटस मेंटेन करणं बर खूप ली गोष्ट स्टेटस म्हणून आपण चांगली दाखवू शकतो. ते मुलांना सांगायला आणि पालकांच्या लक्षात यायला पाहिजे की ही गोष्ट आपण करतोय किंवा मुलांना करू देतोय. बर हे योग्य आहे की नाही. कारण मुलं पूर्ण आपल्याला फॉलो करतात आपण जे करू ते तेच करणार.
ही गोष्ट आहे ना मी अनभव घेतल्या माझा मुलगा लहान हो. ता, आणि मला वाचनाची खू खूप आवड मग मी काय करायचे सकाळी सगळं काम झालं की दुपारी बेड वर पडून पूस कत वाचायच माझा मुलगा एक दीड वर्षाचा होता आणि मी एकदा कपडे धुन आली वाळत घालून आणि बघते तर ना हा असा माझ्या सारख काच बेड ववर झोपलाय पायावर पाय घेतलेत पुस्तक उलटंधरलंय. ते कळत नव्हत हा आणि हा आणि मी त्याचा फोटो काढून ठेवले तेव्हा काही मोबाईल नव्हते पण कॅमेरा होता माझ्याकडे हा. आणि तो इतक्या तन्मयतीने तसं काय की खूप सिरियस वाचतोय असं. आणि तिथं त्याच्या आजोबांचा चष्मा होता तो घेतलेला. डोळ्याला लावलेला आणि असं खूप त्याच्या चेहऱ्यावरचे जे भाव होते ना कि तो खूप काहीतरी अस वाचतोय आणि मला तेव्हाच कळलं की आपण जे जे करतो ते ते. मुलं अनुकरण करतात आपलं.
हा आणि बघा क संस्कार म्हणजे दुसरं काही आपण गला आपो. म्हणजे संस्था की आ आपण आपसद्धा वापरल नाही तर मला नाहीत वापरणार. आपण झालं की आपण समजा नाही पडत आपण आंघोळ केलं समजा देवा कुढं पाया पडत. मोठ्यांचा आदर करत असो कणालाही अ ती वयस्कर व्यक्ती असेल तेस कसं बोलतो वयस्कर अस. किंवा अगदी आपल्या एजची जरी असली तरी रिस्पेक्टफुली बोलणं. जर आपण केलं. मुलं तेच करतात आणि आपण हाडतूड करून बोलल की ते तेच करतात.
त्यांच्या डोक्यात ते बरोबर कायच होतं की कुठल्या वेळेला काय करायचं आई काय करते बाबा काय करतात ते बघत असतात आणि आणि आपण नसल्यानंतर ते तसच. आणि मग तेच कंटिन्यू होत त्यांच पुढे पण
होऊन जातात पुढं त्यांची तेी सगळ आणि म्हणतात ना लहान जी लागलेली सवय ती कायम राहते आणि हे सत आता तुम्ही म्हणाला मला काय मला. काय सगळ माझी मुलगी लहान आहे ना. मग तिला ही रोज गोष्ट सांगायची. मग मी काय करायचे. रात्री झोपताना रोज एखादी गोष्ट सांगायची. मग आता काहीतरी झालं माझ. हा मुलगा छोटा असणार. मला थोडस ते नाही जमलं. म माझी आई म्हणायची सुट्टीला गेल्यावर बाळ ही मी तुला आज गोष्ट सांगते. मग आई म्हणणार आज मी तुला ही गोष्ट सांगते तर ती म्हणायची नको-नको आजी ही गोष्ट असे आहे. ना असं होत. अस होतं. असं होत. हे नको दुसरी सांग आई म्हणणार की. ते दुसरी सांगते ती सांगाय गेल्याव परत नको नकोे ही मला माहितीय. जाई म्हणली इतक्या गोष्टी तुला माहित आणि कितीही म्हणजे दोन वर्षापूर्वी सांगितलेली गोष्ट पण तिच्या लक्षात हाय, मग हे काय होत त्यांचं ब्रेन डेव्हलपमेंट साठी खूप एकाग्रता वाढते गोष्ट पुस्तकं ऐकणं, सांगणं.
हो
आपण मोबाईल स्क्रोल करत बसलो, की एकदा मध्ये असच झालं मला थोडं कायतरी कामाच्या रिलेटेड मधी दिवसभर टाईम नाय, एक दोन तीन दिवस सलग झालं की मग रात्री झोपताना बघितलं, तर ही पण काय केली, खोटा मोबाईल घेतली आणि असं ढकल ढकलत ढकलतंच झोपायला लागली, म्हणलं काय करतेस? ताई तू आणि मी सेम सेम, म्हणलं आपल्याला चेंज करणं गरजेचं आहे, काही काम असू दे रात्री तिच्या पुुढं मोबाईल घेऊन झोपणं योग्य नाही, आम्ही रील्स बघत नाही तिच्या पुुढं. आम्ही जर रिल्स बघितल्या तर ती तेच बघणार.
प्रश्नच नाही. आणि हल्लीची मुलं एवढी स्मार्ट आहेत ना की त्यांना जर कुठली गोष्ट करू नको म्हटलं तर ते प्रश्न विचारत
करती गॅस करे करे आता ज्या गोष्टी आपण घरातून जितकं त्यांना देऊ शकतो ते देऊ शकतो, आता बाहेर त्यांच्यासोबत अ वेगवेगळे लोकं त्यांना मिळणार फ्रेंड्स म्हणा शिक्षक म्हणा वेगवेगळा स्टाफ म्हणा, व त्यांच्यातलं पण काही ता येईल पण आपलं महत्त्वाचं जे आपण देऊ शकतो. पण जास्त टाईम ते आपल्यासोबत असतात. ते करणं पण आपलं म्हणजे आ कर्तव्य आणि भविष्यात खूप म्हणजे अली कडे पण असं झालंय की मुलांनी वाढवलं म्हणजे खूप मोठं टास्क. झालं. मोठा टास्क झालाय. आजी म्हणायची की अरे आमच्या एकासोबत. चार-चार होते. पाच-पाच होते पण तेव्हा काळ असा होतात की घरात माणसं जास्त होती, त्यामुळे चला मी एखाद काम करते ठीक आहे माझ्या बाळाला तिचे काकू. आजी. आत्या. मग आम्ही सांभाळायला कोणीतरी आहेत. आणि त्यांच्यासोबत चार मुलं असायची त्यामुळे त्यांना सेरिंगची सवय होती. सेरिंग सोबत केयरिंग पण असायची. हा माझा भाऊ आहे हा
हा ह्याला सांभाळलं पाहिजे. मोठ्या भावाकड किंवा बहिणीकड आप-आप ते म्हणजे जबाब जबाबदारी यायची की मला ह्या छोट्यांना सांभाळायचंय न सांगता. ह.
आता काय झालंय आई जॉब पण करणार. मुलांना पण बघणार आणि मोस्ट टाईम एक-एक मुलं असल्यामुळे त्यांना शेरिंगचा विषय येत नाही. किंवा बाबा माझं बाळ एकट हाय. त्याला काय कमी पडाला नको म्हणून चला आपण हे आणून देऊ ना. तुला काय हवंय हा ठीक आहे. मुलं आ आज त्याच्याकडे हे बघितलं मला हे हवंय ठीक आहे. आपण बाबांना सांगूया उद्या आणूया असं. असं होत चाललंय. त्यामुळे त्यांना मला मागितलं क की मिळते. घडलं की मिळते. हे त्यांना फिक्स झाले की. आपण असं केलं की आपल्याला
हम्म आई वडलाना गिलट येत की आप आपण ह्यांना वेळ देऊ शकत नाही तर किमान मग हे बाकीच्या गोष्टी मागतात त्या तरी द्याव्यात असं. एक प्रकार असतो ह. आणि काही आई-वडिलांच असं असतं. की आम्ही चार-पाच भावंड होतो. आमची परिस्थिती गरीब होती. मग आपल्याला जे मिळालं नाही ते आपल्या मुलांना मिळालं पाहिजे. ही एक मेंटलिटी असते. पण त्यामुळे म मुलं काय होत त्यांना नाही की हा ऐकत!
नाही हो. आणि काय होतय की हा. आज मागितलं की उद्या नाही द्यायचं. द्या. नक्की द्या. त्याची गरज कशी त्यानुसार द्या ह. पण काय होतंय. की थोड टाईम मध्ये, आज मला पाहिजे तर आज नका देऊ. त्याला तेवढं थोडं पेशन्स यायला पाहिजे. चार दिवसाांनी दिऊ्या. अलीकड माणसाचं त्यामुळे पेशनस संपलाय.
हा ते घेण्याची खरंच गरज आहे का. आणि ते घेण्यासाठी काय करावं लागतं ह्याची पण किंमत कळली पाहिजे नाहीं आपण मागतोय. मिळतोय म्हटल्यावर कळतच नाही.
नाही कळत. आता आज जर मी बघितलं की हा हे माझ्या मैत्रिणीकडे आई हे खेळण आहे मला दे. तर तिच्या्याकडे ते नवीन असतय तोपर्य हेना त्याच कौतुक असतय. उद्या काय होतंय एक दोन दिवस त बघून मग नको हे. नको. मग ते दोन दिवस टाइम खूप मॅटर करतो तवर आपण आणली. तवर त्यांच नको हाय हे राहूदे मग परत ते कोपऱ्यात पडून जात.
तेच ना. आणि एक लहान मुलांचं ना ह्याच्याच बाबतीत अजून एक माझं निरीक्षण. की त्यांच्याकडे खूप सारे खेळणी आहेत. एखाद तुटले-बीटलेल खेळणं कोपऱ्यात ते बघत पण नाहीत. त्याच्याकडे दिवसेंदिवस पण शेजार त्या मुलांनी येऊन जर त्याला हात लावला ना.
हा. इ हा. की माझा मी देणार नाही. बरोबर आहे. हे माझंच आहे. माझं फेवर्हेट आहे. मी नाही देणार. हा हे एक राहते.
ते असं म्हणणार नाही की. चल थोडा वेळ आलाय तू खेळ आणि मग जाताना ठेवून जा हे शेअरिंग. बिकुल नाही त्यांच्यात की ते फक्त. त माझच आहे आणि मलाच हवं आहे. आणि आई वडील पण काय. करतात. हल्ली जरी मुलाची चूक असली म्हणजे समजा शाळेत किंवा कुठे खेळायला तर शक्यतो नाहीच भेटत मुलं आता एकत्र पण आपल्या मु ची चूक पालकच कबुल करत नाही मुळात आणि मग. त्या चुकायची त्यांना सवय लागते. म्हणजे आपल्या मुलांनी एखादी जर चूक केली. तर ती त्याच्या हात नकळत घडली हे पालक जातून ठासून सांगतात आणि. त्या मुला पण म ते खरं वाटयला लातं.
खरं वाटायलागत नाही. आणि असं होत-होत त्यांना खोट बोलायची. सवय लागते. की त्यांना माहिती असते की माझा हा आई बाबांना माहिती. ते मी असं करणार नाही. मग करतील पण खरं मी केल नाही. मी केले नाही. असं मग आणि आई बाबांना. काय होतय की जर हा आपला मुलगा किंवा. मुलगी चुकली ठीक आहे. तो लहान हाय चुका होणार. हे मेंटलिटी आपली पाहिजे. आपल्या मुलाला जरी कोण चुकलं म्हणून ओरडलं तर ती आपण ऐकायची आपलीच तयारी नाही झाली कारण मुलांचा तर यायचा प्रश्नच येत नाही अजिपात येत नई.
आणि त्यावेळेला त्यांना हे कळत नई की ह्या लाडाने आपण त्यांच भविष्य खराब करतो.
हा आणि वेळ खूप महत्वाचा असतो, आता आज ज गोष्ट टे चुकले, तर तुम्ही त्यांना आज सांगा, भले तुम्हाला आता लगेच सांगू नका झोपताना कधी तर ए दा बई अस करू नको, हे सांगितलं ना तर काय होतय ऍटलीस त्यांना ते कळतय की हा बाबा आपलं इथं चुकलं होतं, आपण इथं हे करायला नाही पाहिजे होत आणि मग नंतर काय होतय की वेळच गेली मग तू मला तेव्हा का सांगितली नाहीस. मग तू मला तेव्हा का म्हणली नइस? दुसऱ्यांदा केल्यावर जर आई ओरडली की, मुल मग तू मला तेव्हा का म्हणली नईस आई म तु मला तेव्हा काय सांगितली नईस? वेळ खूप महत्वाचा आहे ज्या त्या वेळेला सांगितलं ना ऍटलिस्ट अ अ रिपीट जरी झाल तरी मुलांना त्याबद्दल कळते आपण नाही करायला पाहिजे होत, मग ती सवय होऊन जाती नाही तर दुस ऱ्यांदा केलं मग तिसऱ्यांदा, मग मुल परत ऐकत नाई.
त्यांची बाजू घेतली की आणि त्यांना वाटत आपण बरोबर आहोत.
बरोबराय, मी बरोबर माझं चुकत नाही.
हा मग त्याच चुका ते पुन्हा पुन्हा करत राहतात आणखीन
राहतात बरोबराय मग काय तर, ते मात्र हे कॉमण व्हायलंय आलीकड फार
त्यांची बुद्धी आजकाल एवढी चालते ना की, आपल्याला पण कधी कधी आ
हम्म नाई नाई कसे करतात. बरोबराय चाले बाकी आणि निवांत ना?
हो हो.
के हा, झाले झाले हा ओके नई एक एक मिनट थांबा करते.